हॅलो हॅलो हॅलो हॅलो हां येतोय का आवाज तुमचा आवाज नाही येते हॅलो हॅलो हां येतोय आता येतोय काय म्हणता काय चालल झाल चहा पा पाणी ते चहा पाणी झाल का म्हटल
अं नाही ना आता चाय नाही बनवला मी
नाही का आमच्याकडे पाऊस चाललाय मग केला आम्ही चहा पाणी केला
हो आमच्या इकडे खुप ऊन आहे आता मी एकटीच आहे मुलीचे आहे पीत नाही मी म्हटला नाही पण मग सायंकाळचा
हा हा हा म्हटल चला या ताईना फोन करू
हां
थोडस म्हटल याचा विषय बोलु म्हटल मुलींच संरक्षण कस होत बा स्वतःच स्वतःच संरक्षण मुली कशा करतील बा अस
हो हो हो
हा तर म्हटल कस- मुलींना कराटे क्लास वगैरे लावला तर ते स्वतःच सं हा
नाही माझ्या मुलीला लागु लावुनया ना कराटे माझी मुलीग
लावलय का लावलय का हा छान आहे ना ओ छान आहे ना तर स्वतःच एक संरक्षण पण होत आणि आपल्याला शिक शिकण्याची पण आवड होती आणि वेगवेगळे क्लास लावलेच पाहिजे मग मुलीं कसा मुली जातात बाहेर शिक्षणासाठी परत अं त्यांच्याकडे येणे का म्हणजे लाल तिखट असत त्याच्या पण पुड्या दिल्या पाहिजे आपण बाहेर जाताना जेणेकरून नको बा त्यांच्यावर काही हे ह्वायला आहे कि नाही अस आणि कराटे क्लास वगैरे असं राहिलं त त्याच्या शिक कोण जातं का, आपलं स्वतःच संरक्षण कसं करायचं. तुम्हाला अजून ते च्या विषयी माहिती असेलच ना, मग तुमच्या मुलीला क्लास लावला असेल त
हो ती झाली ना, दोन वर्ष झाली कराटे क्लासला जा- ता माझी मुलगी लहान. अ तर आता मीच नेणं आणं करते तिला. गा, आता सायंकाळी सहाचा असतो ना, अत तर मग सहा वाजता म्हटलं त अंधारच पडते. त सहा वाजता नेऊन देतो मग क आठ वाजता घ्यायला जातो. अ.., त आता तेवढं असं काही या साईडला नाहीये तेवढी भीती म्हणा भीती त आहे सगळीकडे.
हा,
पणं आता नेणं आणं करते ना, त्याच्यानी मग तेवढी काही वाटत नाही भीती आता ती राहते बसून तिथे, सर वगैरे असतात मुलं घरी त्यांचे पेरेंट्स येतपर्यत सर बसून असतात न,
हो.
अं त्याच्यानी मग आता कशाची भीती नाही आहे संध्या.
हम्म,
हम, कराटे आहे. ब्राऊन बिल्डर काय? पर्पल बेल्ट आहे माझ्या मुलीला आता झाला.
हा हा,
हम्म, बेल्ट एक्झाम झाली होती आता, पर्पल बेल्ट टालाय मुलीला माझ्या. तीन तीन महिन्यानी होते ते बेल्ट ग्रॅड्यीशन
हो हो हो, छान आहे नव, किती वर्षाची ती?
ती आता अकरा चालू आहे तिला.
हा, छान आहे नव मग. चांगला क्लास लावला तुम्ही. मुलींच्या संरक्षणासाठी कराटे एकदम योग्य. ग्य क्लास हे. जेणेकरून त्याच्यामध्ये हे सगळं शिकवलं जातं. हाय कि नाही. ह, आपल्या वेळेस नव्हते पण आता या ह्यावेअ, आता सगळे क्लासेस निघाले पोरांना आहे की नाही.
हो.
अस, तर अजून हम्म हो हो. मैदानी खेळ पण खेळले पाहिजे. हाय कि नाही. अ, फेक गोळा परत कबड्डी, उंचउडी असं, आहे की नाही. याच्यामुळे असं
पाऊस आहे का मग तुमच्याकडे?
हो, आहे ना पाऊस आहेना. असं, हो. हॉलीबॉल वगैरे पण छान अस तो परत रनिंग धावणं अस
पाचछ नाही ते ह शाळेमध्ये खेळतात तसं आता ते फक्त एक कराटे लावली आहे बाहेरच.
तेच ना त्याच्यामुळे अस तर पण मग छान वाटत असं मुलींना पण कराटे परत उंचवडी खो-खो कबड्डी परत असं छान छान नाही काही असं म्हणजे, मुलांना पण छान असतात मैदानी खेळ मुलींना पण छान असतात, है कीनी तर मंग मला तर असं वाटतं की, कराटे छान आहे बा मुलींना स्वतःचं पण संरक्षण होइल यातून, आणि छान वाटेल भाऊ असं.
हम् हम्म हम्म, झाले तिला, दोन दोन अडीच वर्ष झाले का शिकत आहे ती
हा.
हम, तिला येत येते आता भरपूर करते ती, घरी नाही करून दाखवत पण आता तिथं आपल्या खेळाच्या ठिकाणी जाऊन करते मागे इकडे बाहेर पण गेली होती ती खेळायला, त्यांना ट्रॉफी मिळाली खूप मोठी फर्स्ट प्राईज आलं होत त्यांना हो त्यांच्या ग्रुपला, हं हो
छान वाटलं मला पण ऐकून, मस्त वाटलं. आणि मुली करतात आवो, मुली करतात आणि आणि कसं त्यांच्या मैत्रिणी वगैरे असतात ना, मग त्यांना पण असं वाटतं का आपण पण केलं पाहिजे, लावलं पाहिजे
हो ना.
अस, हम्म.
नाही आ, आत्ताच्या याच्यामध्ये आलंच पाहिजे ते कराटे काहीतरी किंवा असं बोलताही आला पाहिजे मुलींना, बाहेर गेल्यावर
थोडसं डेरिंग बाज, परत व्यवस्थित बोलणं वगैरे राहिलं ना, म्हणजे आपलं चांगलं हे होतं, संरक्षण पण होतं, है की नी
हम.
त्याच्यामुळे, काय काय मुली खूप घाबरतात अस बोलायला पण घाबरतात, है किनी उलट ये ना, आईवडिलांनी त्यांना प्रोत्साहन करून अ हिंमत देऊन, पुढे नाही का आणलं पाहिजे, कस बोलायचं, काय बोलायचं किंवा कुठे काही त्रास होत राहिला तर पटकन फोन करायच चां, नंबर पण आपले पाहिजे त्यांच्याकडे, है किनी
हं हं हं.
जस, हम्म, अजून काय म्हणत काय म्हणता?
काही नाही आता, थोडस स्वयंपाकाची तयारी करावं म्हटलं थोड्या वेळानी नाही का गावाकडे गेले आहेत सर
हां.
गाय, तांदूळ वगैरे, आणायसाठी, हम त्याच्यासाठी आता थोडंसं लवकर करावं म्हटलं, थोड्या वेळानी आताच नाही, थोड्या वेळा म बनवते.
हा हा हा, तेच तर. हम्म, नाही थोड्यास गप्पा वगैरे अशा मारल्या ना,, मग समजतं आपल्याला इकडचं वगैरे,, हय क नाही, आणि माझा मुलगाऽ पण लहान आहे, त्याच्यामुळे मग मी पण शाळेमध्ये नवीन नवीन त्याचेऽ अ साज साजरे करतात ना, वेगवेगळे दिवसऽ मग मी पण त्याला बनवून देत असते, काय काय असं. म्हणजे मुळात म्हणजे आपल्यालाच आवड पायजे, मग मुलांना आवड होते. हय की नाही, नाही नाही ये शाळेंमध्ये असं नवीन नवीन बनवून द्यायचं, त्यांच असं लाल दिवस अ हिरवा दिवस,, असा असतो बघा, हा तसं बनवून देत अस देते मी त्याला काय काय.
हो का.
हो, ते पण बनवते असं, त्याच्यामुळे हम्म्म, असं
नाही नाही, आता तर खूप वेगवेगळा आहे ना, शाळेमधला रूल वेगळाच आहे. हम्म ड्रेसचा
हा, तर मला असं वाटलं का मुलांच्या संरक्षणावर बोलावं. ते छान वाटलं म्हणून मी तुमच्याशी बोलले,, कदा त्यांना नकरा टेकलास परत अ हे असं, म् स्वतःच संरक्षण करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी असं, अ ते यांनी पुढे यायला पायजे थोडं धाडस केलं पाहिजे,, असं मला वाटतं.
हम्म,, नाही आणि मेन म्हणजे बोलता पण आलं पाहिजे ना बाहेर गे गेल्यावर बोलता पण आलं पाहिजे, खेळ तर येतोच पण बोलताही आलं पाहिजे ना. अ कोणती मुलं असो की मुली असो बोलत नाही बाहेर, घरी खूप बोलतात,
हो.
बाहेर पण बोलता आलं
हा मग ते धाडस करण्याच एक आपण पण त्यांना सांगितलं पाहिजे का तुम्ही बोला, करा, आणि तुम्ही करू शकताय,, आपण जर त्यांना अ प्रो त्सहन दिलं तर ते पण करतील पुढे,, हय की नाही. असं,, हम्म,, अजून काय म्हणता?
आणखी काही नाही, आता ऊनाने गरमी होतय. असं वाटतंय की कूलर लावून झोपावं आज,, इकडं गरमी आहे
चालूये कारण की असं वाटतं, इतकी थंडी वाजते की म्हणजे हा कि झोपुण राहावं गोधडी पांघरून असंच वाटतय.
नाही नाही आमच्याकडे भरपूर ऊन लागली आय.
हम्म.
परत कुल्लर चालू करावं लागते की काय असं वाटत आहे.
हो ना हो ना ना,, हा. म ईल मग पाऊस,,, हो. हो, पाऊस ईलच.
गरमी गरमी आहे तुमच्या तिकडे आहे पाऊस
हो सारखा पाऊस येतोय चार दिवस झाले
हो ना आमच्या इकडे नाही आहे. पासस मग संध्याकाळच काय मेनू प्लॅन
हम्म संध्याकाळी बघू आता हम्म चाललंय काहीतरी पावभाजी वगैरे काहीतरी बनवूया भाजी पोळी खाऊन खाऊन कणटाळा आला नाही तर मंग ग बघू आता काय म्हणतात ते
हो संडे आहे काय स्पेशल
हो बघू ना आता ते काय म्हणतात त्याच्यावर बघूया कारण की सकाळी वरण भात, अ बटाट्याची भाजी, शिंगदाण्याची चटणी असं पोटभर जेवण झालं ना त्याच्यामुळे हा बाकी काही नाही मग.
आता उपासही सुटला असेल ना?
हो.
हम्म त्याच्याने मग आता सायंकाळी थोडं हलका फुलक.
हो तेच ना.
हम्म तेव्हाच थोडस म्हणजे बरं वाटते. हेवी हेवी चांगले नाही वाटत ना खाणं?
हो तेच तर असं.
सायंकाळी थोडं हलकं चांगलं वाटते ते हेवी म्हटलं ना झोप पण नाही येत मग व्यवस्थित. चला सायंकाळचं हलकं बघ हलकं राहिलं तर छान वाटते.
हो म्हणजे पचन पण होत हो. चालेल चालेल ठेवते.
हो.